हा आला काय आवाज?
आला. येतोय- येतोय.
काय करताय?
काय नई सध्या आहे निवांत, तुम्ही काय करताय? होय चहा घेतला की, तुमचा चहा झाला का?
आमचा पण झाला बघा आत्ताच.
काय कसं काय, आजचं काय रुटीन काय होतं दिवसभर काय केलस आज?
आज रुटीगं व्हंय, आज जरा स्पेशल हुतं. हम्म. आज घरी कोण नव्हतं म्हणून आम्ही जरा बाहेर गेलेलो कोल्हापूर साईड ला हा. मग आज काय पाऊस पण नाही पावसाचं वातावरण फक्त झालय तुमच्या
हो नाई आमच्या इकडे पण पाऊस नाईये असंच वातावरण फक्त आहे.
हा.
मग काय फिरून आलासा काय पाहिलंसा?
काय नाई असंच सहज पोरांना बाहेर म्हणून घेऊन गेलतो असं काय जेवायला म्हणून गेलेलो जेवून आलो फक्त हम्म. आणि काय तुमचं काय झालं आज रुटीन कस गेलं दिवस?
आज काय आम्ही पण निवांतच होतो आम्ही आम्ही पण देवाला गेलो होतो.
होय. कुणीकड?
देवाला गेलो होतो आमच्या इथं छान मंदिर आहे महादेवाचं तिथं जाऊन आलो मुला मुलांना सु ट्टी होती जाऊन छान पाया वगैरे पडून थोडा वेळ निवांत जरा बसून तेन आलो.
हम्म. मग आज काय स्पेशल बनवणारे संध्याकाळी?
आजच स्पेशल सुट्टीये त्यामुळं नॉनव्हेज चालतं आमच्या घरी म्हणुन नॉनव्हेज खाय बनवायचं असं चालूय नॉनव्हेजचा बेतय.
हम्म - हम्म - हम्म. आणि काय आम्ही खातोय की
आता सगळं चिकन मटन वगैरे सगळंच
होय. सगळं खातोय सगळं होय.
हा हम्म - हम्म.
आणि तुम आणि घरी काय पोरं मुलं लहान आहेत काय मोठे आहेत?
अ न्हाय मोठ ठी ती मोठी म्हणजे शाळेला जातात.
हा.
हा आहेत.
हम्म. म त्यांचं कस रुटीनय?
हम्म. ती सकाळी लवकर त्यांची शाळा आठ ला सकाळी असते.
हा.
आणि चार वाजता एकट्याची सुटते. एकट्याची साडेपाच सहाला सुटते. मग सकाळीच टिफिन वगैरे घेऊन दोघेपण डब्बा वगैरे घेऊन सकाळी जाता दोघेपण.
हा.
हम्म. तुमची मुलं लहान आहेत का मोठे आहे तेे?
एक लहान एक मोठा आहे.
हा लहान म्हणजे खूपच लहान आहेत का?
खूप लहान म्हणजे अडीच वर्षाचा आहे तो. हा आणि मोठा आहे तो आहे आता पाचवीला.
हा.
हम्. मग तुम्ही काय काय नवीन करता कायतरी रेसिपी वगैरे कायतरी सांगा?
अं नविन आता आपली नॉनव्हेज मधली आवरून म्हटलं असता तर आम्ही क्वालिटी असं म्हटलं तर, चिकन फ्राय वगैरे छान जमत मला.
होय का. कस करतायसा?
चिकन फ्राय म्हटलं असंत तर आपण चिकन असते ना. ते आणलं की त्याला धुऊून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण दही, लिंबू, आलं लसूण पेस्ट थोडस तेल घालायचं. थोडं हळद घालायची. नमक घालायचं. थोडी चटणी घालून. थोडा वेळ एक किमान अर्धा, पाऊण तास मँरीनेट करायला ठेवायचं त्याला.
हा. हा.
हा एक पाऊन तासानंतर मग कांदा आणि टोमॅटो टॅमॅटो दोन्ही भाजून घेऊन, त्याची जरा ग्रेवी करायची थोड्याची. आणि थोडा हा पेस्ट करायची. थोडा कांदा लांब चिरून घ्यायचा आणि त्याची त्याच्यामध्ये ते ग्रेवी पण घालून नंतर ते आपण जे चिकन असते ना. मॅरीनेट केलेलं. ते इ असं मंद आचेवरती भरपूर वेळ भाजायचं. जोपर्यंत ते असं पूर्ण अस अ बट हा तेल सुटत नाही. जोपर्यंत चिकन पूर्ण ते मऊ होत नाही. तोपर्यंत भाजायच. खूप छान होत्या हेल्दी विदाऊट मसाल्याचं
हा हा हा मग आता मसाला जास्त खपत नाही कोणाला.
नाही हा. म्हणजे मसाल्याने मसाल्याने जास्त तर प्रॉब्लेम असतात ना त्यामूळ
हो.
हे विदाऊट मसाल्याचे आणि छान हेल्दी होते.
हा हा चालते कधीतरी करून बघतो घ्या.
नक्की ट्राय करा. छान होईल. अं तुम्ही तुम्ही काय असं खास पदार्थ कोणता मग बनवताय?
आम्ही असं काय नाही. आमच्या सासूबाई बनवतात. त्या जरा एक्सपर्ट आहेत ना सगळ्यात. त्यामुळे आम्ही जास्त नसतो. हम.
हम बर.
ह् आणि काय मग तुम्ही जिम वगैरे कोण आहे का तुमच्या घरी जातेल.
हो जातात मिस्टर जातात. मी पण जाईत होते. अम्म. हम्म. जाईत होती मी थोडे दिवस गेले ते काय मुलांच्या रूटी ग मधून ते जमलं नाही मला सगळं
स्त्रियांना कुठं जमते. तसं लेडीजला नाही जमत. घरातलं पण बघायला
ते सगळंच हा सगळं सांभाळून करणं ते नाही जमलं त्यामुळं बंद केलं. तशी इच्छा खूप असते जाण्याची पण हेच्यातून होत नाहीये.
होय होत नाही.
हा. जरा वजन कसं आहे. माझं जरा जास्त असल्यामुळे मला जरासं डाईट म्हटलं तर, तेवढं कंट्रोल होत नाही सगळ्या गोष्टी. मला गोड खाण्याची खूप इच्छा होते अस. गोड कंट्रोल होत नाही मला. त्यामुळं
हम्म.
त्यामुळे असं, काय वजन असं काय कमी होत नाही. तुमच्या माहितीत आहे का? असं काय वजन कमी करण्यासाठी काय.
माझं काय असं जास्त नाही, त्यामुळे मला एवढं काय माहीत नाही. हं. तरी पण जरा सकाळी उठून फिरायला जायचं, संध्याकाळी फिरायचं.
हा, ते आहेच खरं. हो.
ह.
डाएट इतकं म्हणजे, त्याला गोड पूर्ण टाळायला पाहिजे. त्याच्यासाठी पूर्ण व्यवस्थित असं डाईट व्हाय पाहिजे. हो, ते माझ एवढं होत नाहीये. होत नाही म्हणजे मला गोड खूप आवडतं. त्यामध्ये होत नाही रेट माझं.
हा.. हा.. हा. मग आणि काय?
काही बघा आणि. तुम तुमचं वजन काही जास्त नाही ना?
आमचं जास्त नाहीये, पण होईल. कधीच्यात कदाचित भविष्यात, त्यामुळं सगळं माहित असायला हवं.
हा अस. नाही ते पण आहे ग. माझं काय आधी व जन नव्हत, आता हे नंतर झालेलं आहे.
हा मग तसंच काही, आमचं पण कधीतरी वाढेल ना.
हा.. हम्. नाही तुम्ही आधीच काळजी घ्या. वाढ नं इतकं काय हे नको. येस आधीच काळजी घ्या आधीच, डाएट वगैरे व्यवस्थित करा जावा. एक दा वाढलं की वजन खूप त्रास होतोय.
होय.
आणि नको, नको ते सगळे मग आजार उद्भवतात. त्यापेक्षा हा, ते हा वेगवेगळे आजार उगच मग दवाखान्यात जाणं, ते तर वेगळंच पण आपली हेल्थ पण खराब होते, त्यापेक्षा आपण आपलं आरोग्य सांभाळून राहायचं.
हम्म. हम् तुमची जॉईंट फॅमिली आहे का कशी आहे?
म नाही. अ सासूबाई तेन आमच्या गावी आहेता. आहेत सासू सासरे पण गावी आहेत. मी, मिस्टर आम्ही मुले दोन आम्ही इथं राहतो. जॉब साठी बाहेर आहे आम्ही.
हम.
हम. तुम्ही कुठे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये? का? म्हणजे तुमचा जिल्हा, हो का हा.. हा.. हा.
आणि कुठे मे मध्ये, सुट्टीला वगैरे फिरायला वगैरे गेलेलं काय?
हो.. हो. गेलो होतो की. गेलेलो आम्ही. गणपत पूळ्याला जाऊन आले. गणपतीपुळे, मारलेश्वर. आपलं रत्नागिरी खूप गर्दी होती. आणि ह्यावेळी उन्हाळा भरपूर होता.
हां.
त्यामुळं उन्हाळ मुळं भरपूर असं काय फिरता आलं नाय. पण जेवढं होईल तेवढं खूप फिरायचा प्रयत्न केला. हम्म, मार्लेश्वर पार्टेश्वर वगैरे तेन पाहिलं एन्जॉय केलं सोडा, छान वाटलं सगळं पण तम जास्त गरमीमुळे इतकं इच्छा खूप दिवस अशी राहण्याची होती ते काय जमलं नाय.
हा हा, उन्हाळा भरपूर होता या वर्षी ते आमच्या पण सासूबाई गेलत्या काशीला हा तिकड भरपूर उन्हाळा होतात. सांगत होत्या. फक्त आम्ही पाणी पाणी पाणीच पिलय. काय खाल्लं पिल्लं नाही.
हा म तसच होत होत बाहेर काय खाण्याची इच्छाच होत नव्हती फक्त जेवढं होईल तेवढं थंड पाणीच प्यायचं इतकंच व्हाय लागलेलं.
हा त्यामुळ जेवण पण जात नाही.
आ का फक्त
आम्ही नाही. नाही सासूबाई गेलेल्या. गल्लीतल्या सगळ्या बायका हो त्या त्यांच्या सोबत गेलत्या. आठ दिवस जाऊन आल्या एनजॉय
हा फक्त काशी
काशी, अयोध्या, काशी आणि प्रयागराज
हा तिकडे गेलेल्या
तरे बरेच, बरेच लांब जाऊन आले की म
होय होय. आत्ताच होतय ओ ते आता हात पाय आपलं चांगलेयेत तोपर्यंतच गेलेलं बरं नंतर काय बघायला होत नाय म्हणून जावा म्हंटलं. जाऊन आले.
हूं हूं हूं तुम्ही मग जॉईंट फॅमिलीमध्ये हायसा.
होय होय. आमची जॉईंट फॅमिली ये. हूं सासु सु, सासरे जाऊ, दीर आणि आम्ही दोघं असं हाय.
हा हा
हूं हम्म
हम्म म
आणि, आणि काय विशेष तुमच्याकडं काय बघण्यासाठी नवीन
आमच्या इकड आता विशेष बघण्यासारखं म्हटलं तर आसपास आता आपलं हे रामलिंगचंच देवस्थान हाय. छान आय. तिथं त्याच्यावरती एक आलम प्रभूचं देवस्थान आहे. तिथे असं ऐकणे म्हणजे पहिल्यातली माणसं म्हणतात की, तिथं रामाने बाण मारला होता आणि त्या रा बाणाच्या आकाराची विहीर आहे तिथे अ त्याला सतत बारा ही महिने पाणी असतोय. असं बघण्यासारखं ते हम्म असं पहिल्यातली माणसं म्हणतात. म्हणजे तिथं असं म्हणतात ये असं आहे तिथं हम्म, बघण्यासारखं आहे. हा हा हो जहाज मंदिर पण तिकडच ये.
हं हम्म हा बघून यायला पाहिजे कधीतरी
होय, छान ये छान.
हा.
जहाज मंदिर पण छान आहे, बघण्यासारखं तिथं पण अ खूप अशा गोष्टीये अ छान हायत. आसपास पण बघण्यासारखे आहेत आणि जहाज मंदिरात पण बघण्यासारखं खूप छान आहे अस.
हा. आता इकड का पाझर तलाव पण छान आहे, मिनी गोवा.
हो का, हा तिथं काय असं बघ ना
ते हेच आहे की ओ म्हणजे अ काय म्हणतात ते तलाव तलाव ये.
हां.
माउंटेन सारख कारंजा वगैरे रात्री बघण्यासारखे ये, मिनी गोवाच. केल्यात त्यांनी अ असं बीचं टाईप
हो का.
हम्म.
तिथं संध्याकाळचं छान वाटत अस
संध्याकाळी छान वाटते, हां. आणखीन काय आता संध्याकाळी स्वयपाकची तयारी झाली?
स्वयपाक ची तयारी अजून तरी नाहीये, आता थोड्या वेळानंतर स्वयपाकला
आता काय मुलं मोठीत, त्यामुळं काय टेन्शन नाही.
हा येऊ हा ते मोठी त्याच्यामुळ काय असं तितकी काय गडबड करत नाही, हम्म हो.
आमच्यात लहान आहेत त्यामुळे जरा लवकरच सगळं करायला लागतंय जॉईंट फॅमिली आहे, हम्म.
त्यामुळ तुम्हाला लवकर आवरायला लागत असलं.
होय.
हा.
चालतंय करतो घ्या, आणि नंतर तुम्हाला
बरं ठीक आहे.
हा.
हेचं करायचं ना.